हॅलो.
हॅलो!
हा येते का ताई आवाज?
हॅलो.
हा येतोय का आवाज?
येतोय का?
हो हो येतो येतो, ओके काही नाही, आता स्वयंपाकाची तयारी. काही नाही स्वयंपाकाची तयारी आता. तुमचं काय चालंय हो आमच उशीरच आस तो ना?
ओके, म काय बनवतातआहे मग स्पेशल?
आज स्पेशल, काही नाही पोळ्या झाल्याय फक्त भाजी करायची आता. आता भाजी काय कराव? हा प्रश्न आहे हं हं. म्हणून बसले, हो ना खूप टेन्शन. तर ते भाजीचा रोज काय काय करावं हो ना, टिफिंच वेगळं परत. हा ना, रोजचा स्वयंपाक वेगळा परत संध्याकाळी वेगळा. त्याच्यामुळे मग काय? टेन्शनच होऊन जात
पण हे असतं, हो रोज रोज काय बनवू समजत नाही.
हो हो ना.
आणि, भाज्या खाऊन पण कंटाळा येतो.
हो ना त्याच त्याच भाज्या आहेत, आता चव भाजीला पण काय. पावसामुळे भाजीपाला पण नाही, काही नाही महागाई पण खूप
महागाई वाढली, भाजीपाला कमी झालाय.
हो ना, इतका भाजीपाला महाग हे बाबरे!
आणि, पावसाळ्यामध्ये ना मी तर म्हणते वांगी वगैरे, ते खाणच बरं पडतं कारण अ मेथीची भाजी वगैरे, तांदळाची भाजी हे खायला. हे खायला जर गेलं ना तर अक्षरशः म्हणजे. पोटं खराब होता पावसाळ्यामध्ये, त्याच्यावरती ते किडे किड ला
हो हो हो, मध्ये मध्ये ना त्याच्यामध्ये बारीक व्हाईट कलरच्या आळ्या राहतात.
अ हो ना.
पानांमध्ये त्याच्यामुळे पावसाळ्यात हिरव्या भाज्याच नाही खायच्या, आणायच्याच नाही म्हणजे.
पण मग, त्या खाल्ल्या नाही तरी शरीराला त्रास होत पान ना हो का
पण मग, पावसाळा भर नाही खायचा फक्त जर खूप पाऊस असतो तेव्हा
डाळी साळी, तर जास्त मुलं खातच नाही नाहो हो हो डाळ म्हटल्यावरती किती. खाणार आहे डाळ भात खातात. आपण टिफिनला वगैरे डाळ, डाळ देऊ शकतोय लाल वगैरे साठी. पण रोज रोज पण नाही देऊ शकत, बटाटे जरी दिले तरी पोटाचा त्रास होतो, पण द्यायचं काय असं पण होतं ना हो? रोज रोज खिचडी तर नाही लावू शकत आपण.
नाही ना, खिचडी नाही लावू शकत रोज.
म हा आणि त्याच्यात ना, प्रत्येकाचे खाण्याचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामुळे काय. खाना लंय आहे ना, व एक बनव तेच समजत नाही.
हम्म एकाला एक भाजी आवडती, एकाला दुसरी. तिसऱ्याला तिसरी बाबरे! एक भाजीत नाही होत. हो, सुकी भाजी लागते हो तोंडी लावायला!
आणि पाऊसाळ्यात त्यानां, तोंडाचे चोचले लेय वाढतात.
हो हो हो, भूक पण खूप लागते ना हो.
मग तोंडाचे चोचले पण वाढतात, आणि हे पण होत की काय बनव, काय नाही त्याला असं आपण लोण चं वगैरे बनवलेले असत तितपर्यंत ठीक हे, पण मंग कधी पापड तळू तळावा वाटत कधी भजी बनवतो, त्याच्याने अजून पोटाचे त्रास वाढतात.
हो ना.
पण मग पावसाळ्यात तेना खाण्याला म्हणजे, आपलं म्हणजे पण ने वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ शकतो ते जास्त पण म्हणजे पचवू पण शकतो पावसाळ्यात जड आन्न.
हो, मग दोन दोन तासाला भुक लागते ना काही.
ऑफिस ला गेलं तर आमच्या तर लई बेकार हाल होता मी एक वाजता जेवलं ना चार पाच वाजले का, लगेच नाही काय ना भुक लागायला लागते.
हो तीन चार वाजले क परत भूक लागायला लागते. काही खावं असं होतं ना सारखं. ते सारखं बाकी काय? हम्म. बाकी तुम्ही काय करताय कुठे जॉबलाय.
मी आहे ना इथेच, प्रायव्हेट सेक्टर मध्ये.
अच्छा अच्छा बर बरं.
हा.
ह.. दबेत. काही नाही. मी पण होममेड प्रोडक्ट बनवते कॉस्मॅटिक. स्कीन. हां, स्किन केअर हेअर केअरचे माझे राहता. अनुश्री ऑरगॅनिक म्हणून ब्रँड आहे माझा.
श्री ऑरगॅनिक म्हणून का, मी ऐकलं हे नाव.
अनुश्री ऑरगॅनिक.
अनु अनुश्री ऑरगॅनिक कां.
हो हो.
हा हा हा.
हम्म माझं ते पण काम चालू असतं ना.
चांगलं आहे ना, आणि सध्या आहे ना खरंच आयुर्वेदिक कॉस्मेटिकची गरज ये. खूप म्हणजे, खूप गरज ये. ह्. काही सोप वगैरे बनवता कां.
हा सगळं सोप फेशवॉश शॅम्पू हेअर ऑइल. स्किन केअरचे प्रोडक्ट्स, क्रीम एस पी एफ. अ.. क्रीम. अजून ज्याचे जशी प्रॉब्लेम असेल, तसं बनवून द्यायचं त्यांना.
ओके. म्हण म्हणजे हेअर ऑइलचे हा हां हा. हेअर ऑइलचे वगैरे काय म्हणजे, म्हणजे इफेक्ट आहे का हो खरंच.
हो मग शंभर टक्के कारण ते, पूर्ण आयुर्वेदिक आहे ना ते होममेड म्हणजे मी. पूर्ण तेच्यामध्ये असं टाकते की बुवा, त्यांचा रिझल्टच यायला पाहिजे शंभर टक्के.
आणि कोणत्या लोकेशनला असतं ते,
तुम्ही कुठून पण ऑर्डर कर साईट म्हणजे ना, माझं आता चालू आहे थोडंसं काम सेटअपच. अं.. हं.. तर साईट होईल, आता तयार.
ते तेच, तेच ना म्हणजे साईट वगैरे असेल तर, कसं की तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकत रीच करू शकतो असं, माझी एक म्हणजे नाशिक साईड ला असं माझी एक. फ्रेंड बर का मार्केटिंग साठी म्हणजे, तिचं ना. अ डिजिटल आणि ऑनलाईन मार्क मार्केटिंगच आहे ना. हे वेबसाईट वगैरे ऑफिस प्रोवाइड. करते त्या सर्वांना शेअरिंगच्या अ स्नेहल आहे ना, स्नेहल काणे म्हणून एक.
अच्छा अच्छा, नाही ऍक्च्युली ना मी आपल्या ग्रुपमधील. आपल्या ग्रुपमधलीच आहे ती, ती तिच्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं. मी आपल्या ग्रुपवरच टाकलं होतं. अ.. ऍक्च्युली तिलाच दिली बनवायला मी.
ओके ओके नाही आहे ना म्हणजे ही प्रोफेशनल आहे. अ.. तिचे ना अ.. वेबसाईट पण आहे. अं.. तुम्ही ना त्याच्यावरती कॉन्टॅक्ट पण करू शकताय डिजिटल मार्केटिंगसाठी म्हणजे एकच नाही आहे दोन आहे अशे. एक वीर डिजिटल मार्केटिंग म्हणून आहे आणि एक स्नेल काण्याची म्हणून आहे.
वीर म ऐकलेले वीर ऐकलेले.
वीर डिजिटल मार्केटिंग आहे ना ते ते.
एकक्चुली ना, न माझा मार्केटिंगचा नाही आहे प्रॉब्लेम, मार्केटिंग मी स्वतः करते माझी. माझं इंस्टाग्राम फेसबुकवरून मी भरपूर मला ऑर्डर येतात त्याच्यावरून.
हा का.
हा ते मी. त्याच्यावरूनच मार्केटिंग करते अशी आधार म काही मार्केटिंग वगैरे नाही करत मी. कारण माझ अजून सेटअप नाहीय ना.
सेटअप सेटअप नाही पण मग ऑर्डर येत ना तुमची ऑर्डरला म्हणजे तुम्ही स्वतः एकट्याच करता की फॅमिली मधून पण हेल्प होते.
नाही नाही फॅमिली वगैरे काही नाही हेल्प करत मी एकटीच हँडल करते सगळं.
ओके ओके.
कारण क्चु मी ना त्याचा कोर्स पण केलेला आहे, मार्केटिंगचा! आणि आदर हा. पण माझं झालेलं आहे डिप् आयुर्वेदिक डिप्लोमा झालेलं आहे माझं याच्यात.
हां मग चांग
हम्म त्याच्यामुळे मग मला ते म्हणजे सेटअप मीच केला माझं स्वतः तर सगळां.
हा हा.
हळूहळू व जस्.
ते नॅचरल प्रोडक्ट असतं ना हो म नॅचरल प्रोडक्ट त्यांना हार्म नाही करत स्किन ला वगैरे. तर आहे ना ते यूज. करायला पण योग्य पडत माझ्या घरी पण आहे ना आम्ही ना ते सोे मागून ये ना सोप वगैरे बनवते ये निंबाची वगैरे निंबू. अ परत आपले बीटरूट वगैरे याचे पावडर टाकून यांना सोपव. बनवतो, सध्या तीचं तीचं वापर तो. चेहऱ्याला पण इफेक्ट वाढतो.
हो आमचे तर रेग्युलर त्याच असतात आम्हाला मार्.
मी ना कसं म्हणजे ना आता मागे बघितलं होतं ना गुगलवरर. वगैरे ना युट्यूब ला दाखवलं होत इस्टाला वगैरे तर ते बघून ना. बनवलं होत तर त्याचा ना इफेक्ट. खूप चांगलं झा.
हो हो रिझल्ट असते ना या प्रोडक्ट. तर सगळं रिझट असतो कारण ते ऑर्गॅनिक आहे ना थोडा उशिरा रिझल्ट येतो पण येतो त्याचा.
नाही कारण आहे ना माझ्या चेहऱ्यावरती ना अ अश तेल उडाले. डाग होते तर ते कमी झाले, म्हणजे गेले नाही. पण झालेय कमी असं.
हम्म, होतल ना बीट्रूट हे आणि काही काही वेळेस हळदीच्या पण बनवायचा.
हो म्हणजे एकत्रच करतो म्हणजे बीटरूट हळद. अ ॲलोवेरा, अ ग्लसरीन रोज वॉटर असं टाकून.
नाही तुम्ही ना ते बनवताना सेपरेट एकत्र. एकत्रनी बनवायचं कधी सेपरेट बनवायचं कारण प्रत्येक याचा इफेक्ट. वेगवेगळा असतो वेळा असतो प्रत्येका ते मिक्स केलं का अ मिक्स करून काय होत त्या त्याच्यातलं जे हे असतं ना ते कमी होऊन जातं. का हा म्हणून सेपरेट बनवायचे कधी पण.
एका एक सोप संपली की, दुसर प्रोडक्ट युज करायचा मग त्यांचा इफेक्ट.
नाही नाही नाही नाही कशाला आपले घरी बनवलं घरी बनवताना तुम्ही. कशाला इफेक्ट होईल त्यांचा, इफेक्ट नाही होत त्याचा. वेगळा काही इफेक्ट नाही होतं, कारण प्रत्येकाचं काम वेगळं असतं. प्रत्येक इंग्रेडियंसच काम वेगळं असतं. त्याच्यामुळे ते त्याच्यावरच काम करता. आदर काहीच तेच्यावर काम नाही करत ते. असे आहे हा. अ मग बनवता नाही ना, तुम्ही सेपरेट बनवायचे बघा. आता हा तर. बनवता नाही ना, सेपरेट बनवायच्या आणि.
हा. त्याला असं असतं का, आपण ह्या वीक म्हणजे समजा वीक मध्ये एक एक सोप वा. परली समजा अलोवेरा ची बनवली आपण. आणि अलोवेरा, ची बनल्यानंतर ती वीक मध्ये संपली मग आपण टमरिकची वापरली त्या विक म
हा अशा वापरायच्या बरोबर अदलून बदलून वापरायच, त्याच इफेक्ट चांगलं होतो मग.
हा का, आणि त्याच्यात असं इसेन्शियल ऑइल वगैरे टाकलं तर त्याच.
इसेन्शियल ऑइल आहे ना बघा, इसेनशियल ऑइल म्हणजे काय असतं ते फ्रेगरन्स असतो फक्तं. त फ्रेग्रेन्स. त ना ते केमिकलमध्ये येत शक्यतो फ्रेगरेन्स नाही टाकायचे नॅचरल फ्रेगरेन्स राहू द्यायचा. फ्रेगरन्सी काय करायचं आप- पहिला फक्त रिझल्ट पाहिजे हं.
हा ते तर आहे ना, रिझल्ट हवाय आपल्याला.
जेवण झालं का.
अ ऐका ना, कॉल पूर्ण झालाय.
झाला का, बरं बरं ठीक आहे मी.